हा बोला की.
हा, जेवला काय?
हॅलो, हो जेवलो बघा. तुम्ही? आवाज येतोय ना माझा?
हो या लागलाय.
हां हा हां.
तेच आपलं शाळेचा मगाचा टॉपिक ते अर्धवट राहिलेला ना. काय नाही.
हा हा. हा सांगा की काय म्हणालता? हा आहे.
तेच की मी आता मगाचा शाळेचा टॉपिक अर्धवट राहिलेला.
हा हा.
तेच म्हटलं बोलूया.
हा बोला की वेळ आहे मला बोला आता.
हा. आवरलीना काम सगळी?
होय होय आवरले.
हम्म.
काय, काय करत होता शाळेत?
शाळेत काय हेच की दंगा, मस्ती.
हा हा.
त्यामुळं काय अगोदरच शाळेच अ म्हणजे भारी वाटायचंय आणि आता तेच वाटायला लागलय. शाळेला असत तर आता बर झाल असत.
हम्म, असंच होतय असतील त्या वेळेला कळत नाही आपल्याना.
होय.
शिक्षक वगैरे सगळे छान होत वातावरण त्यावेेळेला.
होय, होय.
काय असेल ते समजावून सांगायचेत प्रत्येक गोष्ट.
होय. शाळेच जीवन भारी वाटायचं अगोदर ते नको असायचं का शाळेला चालोय असं वाटत होत होय, शाळेतला भात घ्यायला रांकेत उभं राहायच.
हम्म, आता एक, आता एक, एक क शाळेमध्ये असं आहे की म्हणजे कंपल्सरी त्यांच जे काही वेगवेगळे अ पदार्थ आहेत ते म्हणजे प्रत्येक दिवशी, प्रत्येक वेळेला असं वेगवेगळ काहीतरी करून देतात.
होय, फूड चार्टच दिला जातात शाळेतनी प्रत्येक आपल्याला अगोदर सांगत होते ताटच घेऊन यायचं डबा घेऊन यायचं नाही येऊ शक
हा, भाता, आमटी खायला होय, डबा आनायचा नाही म्हणून सांगण.
होय, छान असायचं खर जेवण शाळेतलं.
हो.
हम्म.
आता कस प असं म्हणजे आधी तस बनवत होते तसं आता बनवत पण नाहीत कोण.
होय, होय.
आता सगळं वेगळंच वातावरण झालय.
होय.
आणि काय, काय करत होता शाळेत नवीन? प्रकल्प वह्या वगैरे तुमच्याकडे पण असायचेत ना?
होय, होय आमच्याकडे पण असायच कि वह्या प्रकल्प होय ते म्हणजे आकृती असायच्या आकृत्या काढायच्या त्या माहिती लिहायची ची प्रोजेक्ट भरपूर देत होते.
हम्म आमच्यात पण तसचंय.
होय.
हा हा.
चालते करा मग नंतर.
हम्म बरं.
हा.